हॅलो.
हॅलो हे मावशी कडे दे फोन
हा त्या जरा बीजी आहेत ना
हो हो आमचे इकडे थालीपीठ कसं बनवतात सांगू का तुम्हाला? अं पीठ प्रिपेअर करायचं नंतर ना पिठले तयार करायचं रात्री
हा. आणि कस हा
रात्रभर ठेवायचं
हा.
सकाळी उठल्यावर आहे ना आपण भाकरी करतो ना त्या भाकरी
ह
ह
ह
ते शेवटं फोन आहे सरळ बोला आता.....
हॅलो.....
हॅलो...
बोला कि बाकरवडी कशी करायची सांग का
बिना्य हॅलो
हॅलो...
हा ते.... अ पापडी कशी प्रकार माहित आहे का तुम्हाला...
हो...
पापडी...
हो....
अ ते डाळीच पीठ असते ना...
हा...
डाळीत थोडं तेल घालाय डाळीच्या पीठामध्ये.... आणि पाण्याने मळून घ्यायचं डाळीचे पीठ... प्युअर बेसन पाहिजे ह प्युअर डाळीचं... आणि ते गोळा बनवून घ्यायचा घट्ट त्याचा... आणि... आपलं ते हे असत माहितये का पोळपाट घ्यायचं... किंवा पाठ घ्यायचा बसायचा आणि त्यावर छोट-छोट गोळ करून ठेवायच... चं.... अ त्यान-त्यान असं तळ हातावर दाब देऊन असं लांबडी पट्टी-पट्टी-पट्ट.... ती अशी दाबून घ्यायची..... आणि त्या पट्ट्या-पट्ट्या तशाच तळायच्या तेलामध्ये.... हॅलो. हॅलो.... हॅलो अरे पण बोलायला झालाय काय? नाय पण चालायले भांडे घासायले.... हॅलो.... हॅलो हॅलो.... हॅलो.... हे ट झा पैशाच नको घ्याचा.... बोलात राहिलं हसायला नसतं यट करण हसायला..... हॅलो.... हॅलो त करते.... बोला ना झालाय तरी म्हणतोय असा.... हॅलो...
हो हा बोला ना
हा हॅलो...
हां बोला ना...
अ ते अ ट्रिपला वगैरे गेलता की नाही कुठं?
हो आम्ही गेलतो ना आमच्याकडे शेजवान चटणी कशी बनवतात सांगू का तुम्हाला?
हा....
अ शेजवान चटणीसाठी अ..... दोन मोठे गड्डे कोबी घ्यायचा.....
हम्म....
परत ना... चार लसणाचे गड्डे घ्यायचे.
हा.
आणि चार लसनाचा गड्ड घेऊन त्यात ते अ लसूण सुलून घ्यायचा परत तेजे लसणाची पेस्ट. तयार करायचे अल्ल अल्ल. सून परतना हम्म. अल्ल लसून.
हा.
आणि हे. आलं लसूण उपर्न मिरची.
हम्म.
ह तिणीची पेस्ट तयार करून घ्यायची आणि. त्यासाठी मग नंतर नाही परत सोया सॉस टोमॅटो सॉस.
हा.
हा मग एक कप घ्यायचा आणि. परत ते अ
तुम्ही जरा म्हणजे असं दम लागल्यासारखं चालत आहात का.
नाही नाही.
ह
नाही नाही परत ना ते. कॉर्नफ्लॉवर असते ना ते कॉन कॉर्नफ्लॉवर मिक्स करायचं. अ त्याच असं पाणी तयार करायचं कन कॉर्नफ्लॉवरचं.
हा.
आणि ते पाणी तयार करून घ्यायचं परत ना तोपर्यंत इकडं. अ ह त. तेल तापायला ठेवायचं तेलात अ कोबीर टाकायचा तो. चटलेला. आणि चिरलेल कोबी आललेल असून पेस्ट फरत ना. हो हेजे हीर अ.
तुम्ही सध्या कुठे आहात.
सध्या मी आमच्या गावच्या स्टँड अ शेजारी आहे ना.
हा हा.
परतना.
म्हणजे रस्त्यावरच आहात का.
हा रस्त्यावरून येत आहे.
म्हणजे एका कडेने चालता का.
नाही नाही मधून चालतो.
मकडं लाय ना.
कडोला गाड्यायेतं
का बरं.
काय मत.
मग क्रॉस रस्ता कधी करता.
रस्ता क्रॉस करत नाही आमचं घर सरळ आहे.
हा.
ह आणि आलू लसूण पेस्ट आहे ना ती.
हा.
ह व्यवस्थित भाजयचं रंगसुटीपर्यंत आणि. त्यात म विनेगार मीठ अजिनामतो परत. ना सोया सॉस चली सॉस हे सब मिक क्स करायचं आणि जितकं तेल जास्त जाईल.
हा.
तितकी चटणी लई दिवस टिकत्या.
हो पण आजीनोमोटो खायचा नाही म्हणुन सांगितलंय ना डॉक्टरने.
हा. मग त्याऐवजी आपण लिंबू पेळला तरी चालेल.
हा.
लिंबु. प्लस
पण अ - - अ व्हिनेगरच व्हिनेगर नसेल तर लिंबू चालतो ना.
हा. हा. व्हिनेगर नसेल तर मगं लिंबु चालतो.
म्हणजे विनेगर आणि तुम्ही म्हणता ना लिंबू चालतो.
हा. हा.
मग लिंबू कशासाठी घालायचं त्यात?
लिंबू ते आपल्या चवीसाठी घालायचा. कोणाला आंबट लागते. कोणाला तिखट लागते.
हा.
कोण तिकट कायच करत नाही. एवढ्यासाठी.
हं. ह.
ठीक हाय.
म आणि काय चालयं?
ओके.
हो. हो. सध्या गुरांना वैरन काय चालुयं तुमच्याकडे गाईम्हशिंना? का नाही तुमच्याकडे गाईम्हशी? हो.
आणखी मक्याची वैरण आहे.
हा.
वेरी कॉर्न आहे. कॉर्न फ्लावर कॉर्न स्वीट कॉर्नच आहेत. कंस खायला.
हो.
ते आम्ही जनावरांनाच म्हणजे गायला, म्हशीलाच घालतो.
हा.
पण ते बाहेरून माणसं विकत आणून खातात ना. वीस रुपयला शिजवलेलं, उकडलेलं.
हा.
पण आम्ही इथं आमच्या मैशींना घालतो ते शेतामधल आणुन.
हो. पण त्यासाठी विक्री करत नाही का?
विक्री नाही ना करताय आमी आमच्या जनावरांसाठी खास केलेला असतयं ते.
हा. त्याकडे सध्या उसाचं पात घाल काढुन घालायचं.
हम्.
आमच्यात ना मक्का आहे. हत्ती गवत आहे. म आणि काय? आणि तुमचं दुध कुठं असत?
हममम.
तुमच्या दुधाला दर किती भेटतोय आता संध्या?
अंशी नव्वद रुपय किलो लिटर.
हाआ. म्हांग हाय की.
अं.
महाग हाय की.
हो.
तुमच्याकडे कुठल्या प्रकारचं दध भेटतं मैशीच कि गायचं?
हॅलो!
हा म्हैशीचं भेटतं दूध की गायचं दूध भेटतं?
दोनही पण भेटत.
हो.
दुधापासून एखादा पनीरचा प्रकार किंवा. माव्याचा प्रकार खोवा प्रकार. एखादी बर्फी दुधापासून असे काही पदार्थ बनवता की नाही एखादी.
पनीर बनवतो.
हम्म हम्.
पनीर बनवायसाठी ना हम्म.
पेढ्या वगैरे, रसमलाई वगैरे बनवता की नाही.
नाही नाही.
हा
हम् हम.
हा बासुंदी.
हा खवा, बासुंदी ते खंड, चक्का.
आं.
चक्का, रबडी.
हा.
असं सर्व आहे.
हा हा व अ रबडी छान लागते का खायला.
हम हम.
दुधापासून बनवलेली रबडी.
हो.
छान लागते ना?
छान लागते.
अ.
म्हणजे त्यामध्ये इन्ग्रेडियंट पण त्या त्या प्रकारचेच असतात ना?
हा.
हा.
एक मिनिट.